हॅलो! आवाज य तोय माझा? हा काय काय.
काय नाही. ले हो काय म्हणलं. जेवण हा आवरलं. स्वयंपाक आवरलाय आत जेवायचं. नंतर नऊ ला.
हा हा हो आत्ताच आवरवरून बसले मी पण.
ओके
हम्म हम्म काय चाललंय मग?
दिवभराचे संडेचे अपडेट्स.
संडेच्या चे होय.
हम्म हा
रेंज नाही का तुम्हाला.
हो आहे की
हा हम्म
आहे रेंज आहे
पाऊस लागलाय का आज.
पाऊस नाही. झालंय पावसाचं वातावरण झाल्यासारखं आहे पण पाऊस नाही.
हा हा आमच्याकडे पण दुपारपासून लागलाय थोडा. वातावरण वातावरण झालंय.
हम्म क
काय मग अजून.
काय चहा वगैरे,
चहा वगैर चहा घेत नाही मी, तुम्ही?
मी पण घेत नाही पण इकड माहेरी आल्या मग थोडासा घेतला. हम्म
हा हा काय मग कशी
विशेष काय रेग्युलर चालूच आहे?
हम्म हम्म
कान. कोणता विषय घेऊया आपण?
काय पण तुम्ही सांगा काहीतरी आज रेसिपी वगैरे.
मी सांगू.
हम्म हम्म
हा मी सांगते सा आमची या हायस्कुल मध्ये सहलीचा माझा अनुभव.
ओके हां.
मी आठवीला होते त्यावेळी आमची. पुणे साईडला सहल गेलती अ जेजुरी,
अजंटा वेरूळ, बेबी बेबिका मकमर अं, पुण्याचा ह्यो ग गणपती.
चाललंय साडी वर ही
आणि भरपूर हुत्यात गाव, स्थळ. आम्ही अजेंठा वेरूळ इतकं बघाय सारख हाय मस्तच हाय.
हां
फिरलं तरी आपल्याला हे बास होणार नाही, असल बघायसारख दृश्य हाय.
छान वाटतय बघायसाठी आणि नाही नाही तीन रात्र चार दिवस होतीतं
हां
नाही होती मोठी, तीन रात्र, चार दिवस होती खरं आम्ही पहिल्या दिवशी सगळी हॉलमध्ये झोपलो एकत्र, पोरं-पुरी त्यात दोन, तीन दिवस रूम होत्या.
हां हां
एका खोलीत पाच, पाच जणी होतो आम्ही.
हां
पुरीसनी कसं, तेवढंच पाहिजे असतयं मज्जा कराय. आणि ते भारी होत आणि ते रूम दिलत्या णी एकदम खत तरनाक होत्या, दुसऱ्या मजल्यावर होत्या, दुसऱ्या मजल्यावर होतो आम्ही पोर तिसऱ्या मजल्यावर होतीत.
हां हां
छान होतं आणि भा, भारी वाटलं जेजुरी पण आम्ही संध्याकाळच साडेसातच्या दरम्यान वर गड्यावर गेलताव.
हां
चालत त्येज्यामुळ भारी वाटलं, मस्त सलीचा, सलीची अनुभव कधी हे होत नाही, विसरत नाहीत शाळेत.
माझ्या सहलीचा म्हणजे माझ मला अ ट्रिप म्हणजे हे होत नव्हती उलट्या वगैरे होत होत्या, त्यामूळ वन डे ट्रिपलाच मी एकदा अ ट्राय म्हणजे केलेलं सातवी, आठवीत असतानाच.
हां हां
आठवीला असताना गे गेलेले. पण वन डेच होती त्रास झालेला. खूप, मैत्रिणींच्या सोबत चाललेल्या सगळे म्हणून गेलेली मी, पण उलट्या होऊन पेकाळून गेली पूर्ण.
हा, एकेकासनी असं सोचत नाही.
कॉलेजला जेव्हा जायला लागले तेव्हापासून सवय झाली पण आता आता काही नाही होतं
हम्, हम पहिल्यांदा होतोय ना आपण फिरायला जातोय त्येज्यामुळ काय आपल्याला तेवढी सवय नसते.
हम्म
आम्हाला काय नाही आम्हाला उलट्या हे काय होत नाही. मळमळतय गं पित्तावली गोळी खाली कणी पूर्ण कमी येतय काय विषय होत नाही.
हा, आत सवय आसली की नाही होत तसा प्रॉब्लेम.
ऊ हू आम्ही सहजानसज कुठ जात नाही पण गाडी सोचते आम्हाला कोणती पण. आसं उ जर दुसऱ्यांच जर जास्त होत आसल्या तर म ते बघून बघून दुसऱ्याला पण होणारच.
हो.
हा हा विषय आणि हाय ना.
होय.
आणि मुळात त्या माणसान जावूच म्हणजे आपल्या जीवाच पण हाल, आपल्यामुळ दुसऱ्याला दुसऱ्याला पण त्रास आणि ते सगळ्यानीच त्रास होतय.
हम्म, नंतर हा नंतर परत एकदा गेलेले आम्ही फॅशन डिझायनिंग झालंय माझं, फॅशन डिझायनिंगच्या अ सेकंड इयरला मी गेलेले तेव्हा नाही त्रास झाला, तेव्हा एन्जॉय केलं भरपूर
हू हू,
हू,
माझी पण मैत्रीण होती त्यावेळी लई त्रास झालता. पियू हा हा, तुम्ही कुणीकड गेलता वन डे ट्रीपला?
ह शाळेत असताना हेच पन्हाळा, प्रतापगड ये तिकटचा रूट पन्हाळा ते ज्योतिबा, महालक्ष्मीनी आस छोटे छोटे घेतलेले नंतर मग गेलेले ते अ हेच्यावेळी कॉलेजला आसताना इकड लोणार महते हे आहेत कीे इकडच तिकडे गेलेलो.
हा हा,
ती पण वन डेच होती पण, रात्री यायला खूप वेळ झालेला त्यामुळ मैत्रिणीच्या घरी थांबलेले. म तिथून मग सकाळी आले लवकर.
भारी वाटत मैत्रिणीच्या घरी घून गेल्या गप्पा आपल्या बारा एक वाजूस्व पतर.
हो,
आम्ही तर रूम मध्ये तर गप्पा लई मारल्या दीड दोन वाजूसपतर.
आम्ही पण क्लास लावला होता त्यामुळ आकरावी बारावी त्यामुळ आम्ही हॉस्टेलमध्ये होतो, त्यामुळ मैत्रिणींच्या सोबत रूममेट शेअर केलेली आहे.
हा आ तर जागरण वगैरे एन्जॉय केलेलं आहे दोन वर्ष अकरावी, बारावी.
हा ही आठवण कधीच विसरू शकत.
विसरू शकत नाही हा आता हेच सगळ्या वेगळी वेगळीकडं पण कॉन्टॅक्ट मध्ये आहेत.
हा मेन पॉईंटॉन्ट वेगवेगळं असना पण कॉन्टॅक्ट पाहिजे मैत्रीण
हो.
हा ना
फॅशन डिझायनिंग झालंय माझं.
हा ह फॅशन डिझाईन पण भरपूर स्कोप आहे आता.
हो आहे पण ते म जरा हेच होतं अ कोरोनाच्या आधी झालेलं त्यामुंळ नंतर आता थोडं जरा झालं म्हणजे लग्नाच्या आधी होय व्यवस्थित म्हणजे घेत हो ते मी आता लग् म नंतर बाळ वगैरे प्रेग्नेनसी त्यामुळे आता कमी झाले जरा थोड्या दिवसाने आणि
थोडे दिवसाला चालू करा म्हणजे भरपूर स्कोप आहे ना त्याच्यात.
होय आता ते चाल
ब्लाऊजला दिडशे केली.
हो
त्यामुळे तर भरपूर स्कोप आहे पूरीसनी
खूप आहे आणि जे नवीन येईल त्याच्यात ट्रेडिंग चालूच आहे सगळं ट्रेडिंग म ते आता भरपूर ह स्कोप आलाय जे काय त्या नाही काय केलं तरी त्याच्या चालूच आहे सगळ्यांच.
हा हा. हम् गावी कधी जाणारा?
काय?
गावी कधी जाणार आहे तुमच्या सासरी?
आता आत्ता झाले दोन दिवस येऊन अजून बघूया. अ थांबणार आता.
हा हा.
आठ दिवस तरी असेल अजून.
हा हा भारी आहे. एन्जॉय करा, हा.
बाळासोबत असल्यामुळे त्याचं कसं असेल कसं करायचं एन्जॉय.
हो. आगावय वाटत लय दंगा करतय.
हो.
हा ना.
हो काय?
मग आता बारावीच चालू आहे काय, तुम्ही बारावी आत्ता याय काय?
हो आता उद्या फॉर्मला भरायला जाणार आहे.
हा, हा बरोबर. का आज चपाती. भात, जिरा राईस केलाय जरा. हम्म, थापी वड्या केल्यात. डाळीच्या पिटाच्या थापी वडे, थापी वडे.
वड्या.
हा, हो वड्या.
हा, हा.
आणि आमटी.
हा, हा.
भारी हाय मग मग मी पण आता म्हणले आवरून बसले म्हणल आता करूया कॉल.
हो हो करूयाकरूयात की.
हम् हम्म, तुम्हाला आला नाही का टास्क अजून.
नाही.
अ मग तुम्ही तर मराठी ट्रान्सलेशनचा टास्क करत असाल की.
बघ ते करते की.
किती झालेत.
हम्म ते आता जस कस होईल तस चालूच.